हॅलो हॅलो येतोय का आवाज?
हॅलो हा येतो येतो तुम्हाला. हॅलो
हॅलो
येतो एक हॅलो?
हॅलो
मध्ये मध्ये अडकत ना
नाही क्लिअर यायला
मध्ये जरा जरा अडकतोय? येतोय आता चालते काय करतय
का नाही चालेत काम
काम चालू आहेत का दुकानात. झाले सगळे गिरायकांचे ब्लाऊज शिवुन?
नाही आजन आता ह्या दोन चार दिवसात चालू झाले.
चालू आहेत का
आता पंचवीस सत्तावीस तारखेपर्यंतची आहे,
हा हा हा एकोणतीस तारखेला आहे ना वटपौर्णिमा,
हो सत्तावीस तारखेपर्यंत द्यायचे
द्यायचे का मी सगळंच ठेवतय का दुकानामध्ये, चालेल
मटेरियलचं सगळ्याचंच आहे ना
हा हा म्हणजे
अस्तर फॉल जेंट्स समजतर,
हा सगळंच ठेवता दुकानामध्ये मग स्पॅच, ब्लाउजच हूक वगैरे सगळंच,
सगळंच
हा बरं मग साहित्य ते तुमचं तुमच वापरताय म्हला ब्लाउजचं रेट पण तसा असेल ना सगळं तुम्ही काय म्हणल्यावर
ब्लाऊज शिलाई का आहे तीनशे रुपये
हा आणि एक्स्ट्रा मग
अस्तरवाला ब्लाऊज असेल तर तीनशे,,
हा एक्स्ट्रा जशी डिझाईन असेल त्या हिशोब
नॉट लावली लेस लावली किंवा पॅच वर्क वगैरे वाटू काही डिझान त्याचे चार्ज ते
त्या असतात का. हा हा मग किती ते किती वाजेपर्यंत दुकान चालू ठेवता.
तरी आत्ता साडे दहा ते दोन अडीचपर्यंत दुपारी. त्याच्यानंतर मग पाच, पाचते नंतर साडेआठ कधी कधी मग कस्टमर वगैरे जास्त असतील तर वेळ नऊपर्यंत.
हा हा कस्टमरच्या हिशोबने जेव्हा येतील. ह एकट्याच असता का मग दुकानात.
होय.
हा हा.
काच वगैरे मग मशिन आहे ना त्याच्यामुळे मग होते वेळ थोडा त्याच्या आणि कस्टमर असतील ब्लाऊज शर्ट का आज करायला.
काय ते?
काज मशीन आहे ना त्याच्यामुळे आणि त्याचा आणि वेळ होतोय कस्टमरचा.
हा हा मग तुम्ही शिकवता पण काय?
नाही शिकवत नाही मी फक्त शिलाई
हा मग तुमचं तुमचं हे करताय.
काय ते?
तुम्हीच हे करताय. तुमचं तुमचं शिवून डायरेक्ट हे करताय दुकान चालवता चालवता ते हे पण बघता.
हा.
दुकानाचा स्टेटअप घातलाय ना.
होय.
हा हा हा.
क्लास वगैरे घ्यायला इथं नाही वेळ मिळत.
हा हा. स्वतःच
मशीन मुळ दोन मशीन लोकांचं साहित्य.
हा त्यामुळे.
शिकायला येतो म्हणतय मुली, पण इथ जागा वगैरे नाहीय. ते सगळं अडचण होते.
हा हा तुम्ही असं घरात वगैरे नाही घेऊ शकत काय.
दुकाने तरीवसभर उघडायला लागते घरी कुठ पाच थोडा वेळ असते. तेव्हा मग जेवणात घरातलं आवरायला पण वेळ जाते.
हा हा हा. तेच तुम्ही एकट्या असल्यामुळे वेळ लागत असेल सगळ्या गोष्टींना. हा. मग जेवताय किती वाजता दुपारी?
दुपारी आता दोन वाजता घरी गेले तर अडीच वाजता. जेवायला इच वेळ झाला अडीच वगैरे वाजूया तर मग घरी जाऊन जेवायला पण वेळ कूड.
नाही का.
तेवढा वेळ पुढे होतो ना तीन वाजता ते तीन तीन वाजता. येतात मग जेवायला.
हा हा. मग तुमची मुलगी कधी येणार शाळेतून? हो मी इथे बाहेर आता आल्यापासन राहायला बंद दोन वाजता येणार आहे का.
ती आता आत्ताचरी गेली ना शाळेत पहिलीला. त्याच्यामुळे आता थोडे पंधरा दिवस. त्यांना सवय होईपर्यंत आत्ता आरडी शाळा त्याच्यानंतर.
हा हा.
एक तारखे पाासून थोडी सवय व्हायला पाहिजे. फस ला.
फस्ट ला गेली काय आता. हा हा हा.
ते अजून सवय नाही त्यामुळ आता अर्धा वेळ.
हा हा हा.
आता पंधरा दिवस थोडी सवय झाली की मग हम्म. पाच वाजेपर्यंतचे ठेवणार आहेत.
ठीक मग जुलैपासून सुरू करतील तस. म्हज राहणार पाहिजे
अकरा ते पाच शाळ येथनं पुढं साडेपाच ते साडेसात क्लास.
क्लास ला पण लावणार आहे का.
लावलय घरी अभ्यास घ्यायला कोण नाय ना मला इथं दुकानात थांबायला लागतय त्याच्यामु
हा हा हा बरोबर अभ्यास पण व्हायला पाहिजे मुलांचा.
क्लासमध्ये कस शाळेचा अभ्यास घेतात. ते समृद्धी परीक्षेला बसली तर पेता पण घेतात. सगळा होऊन जातो त्याथ.
ते पण चालतं ना.
आणि घरात ऐकत पण नाही घरातल्यांचं.. सव्वा दोन ला आता शेतीची शाळा सुटणार ना दोन ला. मग तिला घेऊनच घरी जायचे
हा जात आताच
त पाऊस आहे का तिकडं
पाऊस होय ते मग थोडा पडत होता जास्तग जरा कुठेतरी यंदा पावसालाला वेळ झाला
हो
नाही अजून काही इथे पडत नाहीये मगा शिजरावा ते आवाज येते ना भरपूर
पण सकाळी येऊन गेला नाही आत्ता चालूच आहे
चालूच आहे अजून
सकाळी येऊन गेला थोडा वेळ होय सव्वा दहाच्या दरम्यान ते न आला पावणे अकरापर्यंत होता आता एक पंधरा वीस मिनिटं झाली मोठा झालाय
हा हा हा यंदा पाऊसला उकरणेल तर मासांच्या शेतीचा अवघडच आहे
सगळ्यांनी पिरून ठेवलेलं भात पावसाचा नाही पणता
भात खराब होणार अशाने तरी होता आज अवघच वातावरण तरी आहे ऊन नाहीये पण
येईल संध्याकाळपर्यंत तिकडं पण आता तकडे एवढा लागायला लागा म्हणजल्यावर सर्केल पुुढं पुुढं तिकडे
त्यात सोमवार लाईटच प्रॉब्लेम वगैरे आहेत. हा काल ह्या बाजूला होता नाही अस नाही होता.
त्या काल इकडं नव्हता.
हा.
आज पडायला लागला इकडं.
काल इथे जरा पडलेला.
तरी भात आहेत त्यांच एवढं काय अवघड नाही ऊसवाल्यांचं लयच अवघड झालं अस.
होय.
धरणं पण आपल्यात म्हणल्यावर पाणी कुटलं.
हम्म गेलेलो आम्ही धरणाच्या साईड ला पण पाणी पूर्ण आात गेलंय.
काळा मावडी पण पूर्ण हे झाले ना.
हा काळामवाडीच नाही पण राधानगरीच तरी बघित तला मी पुर्ण आत गेले पाणी.
नाही न्यूज ला पण पण आले की काळामवाडी, कोयना सगळे धरण अटलेत.
होय.
ना तरी आता चाळीस वर्षांनं पहिल्यांदा आटले एवढं. काय ते? आवाज
पूर्ण पाण्याच्या तळात
हा.
पाण्याचे जिथे तळ हा तथपर्यंत माणसं चालत जात आहेत आता एवढं पाणी आहे तिथे.
दिसायला चालू झालंय ना.
इकडा